हॅलो
हा ऐकू येतय का आवाज
हा हो आवाज येत होते.
हा हा बोला की काय करायला.
काय नाही आता चहा झाला तुमचा चहा वगैरे
हा हो झाला की
हा बाकी ट्रिपला गेलेला होय.
कात ते
ट्रिपला गेलेला अस
हॅलो हां हो गले ल की हा हो ऐकू येते काय गण हा गणपती पुळे ला गेले होते. बाहेर हा हो. एक दिवस तिथून नंतर न काय झालंच नाही तुम्ही कुठे गेला होता.
हो आम्ही पण गेलेलो की मालवणला.
हा हा
ह आम्ही दोन दिवस गेलेलो.
हाहा आमच गेल्यावर्षी झालंय म्हणताना आम्ही तिकड गेलेच नाही ह्यावेळी
हा मैत्रिणी नी गेलेला काय घरातले गेलेला.
हॅलो
हॅलो हो आवाज येतोय की माझा येतोय की नाही.
हा येतय पण अस कटकट आवाज आलाला आहे.
कटकटायलाय एक मिनिट जरा बाहेर जाते.
बरं
ह हा बघा आत्ता आवाज येतोय.
नाही अजून जरास रेंज मध्ये ये की
हो रेंज मध्येच आहे मी बाहेर आहे.
हाहा मी बाहेरच येऊन बसले इथं
हाहा तेच रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे ना
हाहा
हाहा ते जिओला जरा रेंजचा प्रॉब्लेम येतोय. आता येतोय का आवाज स्पष्ट ऐकू
हा आता आवाज येतय पण मला कॉल आलाय.
अ बरं कट हॅलो.
बोला तुम्ही हा बोला बोला मग काय एन्जॉय काय केला क नाही.
हो एन्जॉय केलं की आता ते निवती बीचच हे झालंय ना तिथं ह्याला गेलेलो आम्ही अ त्यांचे भर पूर काय काय आहेत की ड्रायर्स स्कुबा ड्रायविंग वगैरे
हा हा
हा ते केलं सगळं.
हा हा
हा आणि आम्ही पण सगळ्या मैत्रिणी गेलेलो ना.
हम्म हम्म
मोठी एकवीस सीटर गाडी घेऊन गेलेलो म्हणजे आमच्या त बचतगडच्या सगळ्या होत्या परत अश्या बाहेरच्या मैत्रिणी असं गेलेलो. तिथ पूर्ण ते आता नवीन झाले की मह तर इचि चूल म्हणून नवीन आतमध्ये तिथं हा तिथं गेलेलो म्हणजे मुलांना सोडून गेलो.
हा बोला की?
हा काय आवाज येत आहे. हॅलो
हां बोला की
हा हा हो ऐकूय लागलं की तेच मग गेलो पहिल्या दिवशी. सिंधुदुर्ग किल्ला आणि हे केलं मालवण सिंधुदुर्ग.
हम् हम्
म ते संभाजी महाराजांचं मोठं राजकोटच आता झालंय ना ते बघित. ल मग मालवण मध्ये वस्ती केल हो बघण्यासार काय मालवणला वस्ती राहिलं सकाळी नाश्ता केला ते डायरेक्ट त ते हिला बीचलाच गेलो मग तिथे सगळे पॉइंट आम्हाला दाखवले तिनी आज समुद्रात डॉल्फिन परत दोन समुद्रांचा संगम ते म्हातारीची चूळ वगैरे काय काय ते सगळं दाखवलं. मस्त मस्त हे केलं त्यांनी व्यवस्थित सगळी माहि ती वगैरे सांगून. मस्त हो म मस्त एन्जॉय केलो आम्ही
हां हां छान वाटतं आहे खरं तेवढंच.
तेवढं
ह्यावेळेस आम् हा हो ह्या वेळेस आम्ही कुठे बाहेर गेलो नाही गेल्या वर्षी गेलो होतो आम्ही मालवण. तारकली हे जाऊन झालं होतं ह्या वर्षी काही झालंच नाही कुठे बाहेर जाणे.
आम् पण गेलो का नाही निवांत पाऊस वगैरे
पाऊस आता एक दोन तीन दिवस बंद आहे.
हो इकड पण नाही आता पाऊस शांतच आहे.
हा हा मग नवीन. हा हो येतो की पण ह्या वेळेस म्हणजे असं. अ आला होता पण असं पूर्ण काय रस्तात आणि वगैरेच काही बंद झालं नव्हतं. लगेच पाऊस कमी असल्यामुळे लगेच कमी पण झालं ते
हा घरापर्यंत येतोय काय?
नाही, नाही तेवढं नाही येत.
हा आमच्या इकडे येतोय जवळच आहेना नदी त्यामुळे येते घराजवळ येत नाही. पण येतोय जरा जवळ शेतात वगैरे येतय पाणी
हा, हा मग नवीन रेसिपी काय ट्राय केलासा की नाही?
अ नवीन रेसिपी आजच जरा मुलग्याला होत पालकची भाजी द्यायची होती. मग तो काय पालक भाजी तसच खात नाहीना, जरा पालक पनीर केला.
हा, हा, हा, हा.
हम्म मग ते पालक आता पनीर पण कसं ते भेसळ आहे त्यामुळे जास्त आणायचंच हे केले ना बंद केले मग पालक पनीरच्या ऐवजी मग बटाटा घातला. ती पण रेसिपी छान होत ती अ म हो आणि तसं कसं पनीर आणायचं म्हटलं तर आता सगळं भेसळ सांगाला लागलेत आणि कसं आणायचं ते पनीर
हो पण घरी केल तर चालतंय की खर.
हो पण ते कधी हे केलं नाही प्रयत्न केला नाही करायचा घरी
हा, हा.
अ म्हणजे आहे दूध वगैरे घरचं पण ते कस करता तेवढं बघितलं पण, पण तेवढं काय प्रयत्न केला नाही करायचा घरी.
हा, हा.
कारण आता सवय झालीय ना रोज आणायची आपल्याला त्यामुळे घरी कधी प्रयत्नच केला नाही करायचा आता बघू.
घरातलं चव आणि बाहेरची चव वेगळच लागते ते.
हो ते आता सवय झाल्या लोकांना सगळ्यांनाच झाले.
होय.
खायचं त्यामुळं बघू आता, आता बंद आहे म्हटलंवर आता एकदा करायलाच पाहिजे प्रयत्न करून बघायला पाहिजे होतय काय.
हा, होय.
अ एकदा केलेला एक लिटर दुधाच हे करून पण ते स म्हणजे हे झालं नाही सक्सेस झाला नाहीतो. प्रयत्न म्हणजे व्यवस्थित झालं नाही त्याच्या वड्या वगैरे असं छान झाल्या नाहीत त्या. मग ते मुलांना कस व्यवस्थितच लागते नाही तर ते लगेच ओळखते घरी
होय आताची मुलं चवीलात खूप लगेच ओळखतात.
हो टेस्ट लगेच ओळखतात.
हे असं झालंय, तसं झालंय. ते खायच तर लांबच राहू दे बघूनच सांगतात.
खाऊन, खाऊन त्यामुळं ते लगेच ओळखतात हे हे काहीतरी वेगळं आहे ह्यात काहीतरी केलेलं आहे म्हणतात. घरी केलेला हे लगेच ओळखते त्यांना.
होय.
त्यांच्यासारखं परफेक्ट तर अजून ते नाही जमलंच नाही अजून करायला. बघू आता एकदा, अनेकदा.
म्हणजे आता का नाही कसं माहितीय काय नवीन, नवीन आता युट्युबर खूप आलेला आहे. बघूनच घरातच करायचं ते बाहेरचं खाणं सगळं बंदच करायचं टाळायचंच ते. आणि आपण नाही खाल्लं कि मग मुलं हा मुलं पण खायला बघत नाहीत.
म नाही आणि भेसळ एवढा ऐकाय लागलो की आपल्याला माहित पण नव्हतं कि पनीर मध्ये एवढा भेसळ असतो.
हा, होय.
आता आपल्याला टी, व्ही आणि मोबाईल मुळ ते आता परवा ते मुंडे साहेबांच्या त्या हिजामुळ आपल्याला कळाले की पनीरमध्ये एवढा भेसला असतो
हम्म
हम्म त ब किती पनीर आपल्याला दोन अडीचशे रुपयाला मिळतेय पण ते तयार करायला पाच ते सात लिटर दूध लाग त्याचीच किंमत होते माझ्या मते साडेतीीनशे रुपये आणि आपल्याला मिळतय कि तिला ते अडीचशे रुपयेला म्हणजे एवढ्या कमीला मिळते म्हण आपण पण विचारा करायला पाहिजे कि एवढं मग किती भिसतळ असेल त्यात
हा ते पण आहे
होम
आणि आपल्या काय डोळ्यासमोर होत नाही काय नाही डोळ्या मागं होत ते काय समजत नाही
होय आपल्याला काय पण आता ते उगच त्यांनी सांगितली म्हणून आपल्याला कळाले की त्या पनीरमध्येध्ये भेसय
होय
नाहीतर आपल्याला कळलं पण नसत किती पण भेळ म्हणजे आपण भेसळयुक्त खातो हे आपल्याला माहित पण झालं नसतं
होय संध्याकाळचं जेवण लेट नासतं
होय स्वयंपाक लेट आता मुलगा येतोय साडेतीन चार वाजता तो आता झोपलाय मग आता काही आवाज करायचा नाही कारण तो उठतोय तो झोप त्या ज झाल्यानंतर मग साडेसहाच्या पुढे असं कोण लोकर जेवत नाही घरी सगळे आठ साडेआठच्या दरम्यानच येतात मग आपलं गरमच करायचं आता एवढं लोक
होय गरम गरम करून गरम केलेलं चांगलं खायला पण आपणच हा आणि गरम म्हणतो खर आपण ते ललेई लेट होत ते गरम गरम
होय मला तसच होते मग मी करताना स्वयंपाकलेट साडेसहा पावणी सात सात एक एकदा तरी सात सव्वा सात वाजतात करायला सुरुवात करायला त्याच्यात मग पुढं किती वेळ लागत त्या एक एकीकडे भाजी एकीकडे अ आपले भात मग गरम भाकरी करते ना संध्याका ळी सकाळी डब्याला चपाती असते मग सकाळी संध्याकाळी भाकरी करायची
हा माझं पण तसं सकाळी डब्याला मुलासना जपाती लागतेय आणि संध्याकाळी भाकरी
ह आणि कस भाकरी जर गरम असली तरच चांगली कि शि जरा अस गार झाली कि ती नाही मुलं खातच नाही मुलं नाही
मुलं खायला बघत नाही आणि भाकरी कस माहिती काय गरम गरम असले की तरी चांगले लागते तेी
हो गार झाल्यावर नाही चांगले लागत
हा हो
म्हणताना आम्ही शक्यतो गरमच करतो म लेट नाच स्वयंपाक करायचा बैकी आणि काय घरचे सगळे झोपलेत की काय
नाही आहेत मुलं काय शाळेला गेले आहेत सासू सासरे टी व्ही बघायला आले आहेत
हा हा किती वाजता सुटते शाळा हा हा पाच वाजता सुरते मग आल्यानंतर जरा नाश्ता वगैरे काहीतरी
हा नाश्ता एखाद्या वेळेस नाही त चपाती खातात
हा चहा चपाती वगैरे
हा हो ते पण कधी भुक लागली तर नाहीत. खायला बघत नाही एखाद्यावस उुपीट नाही तरर पोहे.
हा हो भूक लागते ना देऊन मुलांना पण शाळेतून आल्यानंतर भूक लागते त्यांना
हम्म मऱ्यानंतर ना हे दे खायला ते दे खायला असं करतात म आम्ही काय केलंय. मुलासनी मॅगी लागतेय म्हणून मग मी काय केलंय. शेवयच्या दुकान हच्यामधूनच ना तयार मागेच आम्ही करून घेतले.
हा म्हणजे ते मुलं मॅगी पण काय किती भेसळ असेल काय माळते. किती दिवसापूर्वीच असत.
मी आगी तयारच आम्ही करून घेतलेला आहे म्हणजे असंच्यातन करून देतात नाही.
होय आपण शेवाया करतो तिथं
हा तेथुला करून घेतलेलं आहे मुलं तेच खा करून देते तेच खातात.
हा मग चांगलंय म्हणजे ते बाहेरच खायचंच नको.
हा बाहेरच खायलाच नको.
होय त्या मॅगीत पण किती बेसळ असेल काय मी.
हा होय ते पण आंबवून करून काय काय मैद्याच्या पिठाचं इकडं कसं.
हो आता मोबाईलवर दाखवत. मोबाईल मध्ये बघूनच खायचं नको ते ते मॅगी. मुलगा तर माॅगेला हातच लावत नाही त्याला
हे आमचं ते बघूनच म्हणतात आम्ही मॅगी आणतच नाही आम्ही काय करतो कायम. एक दोन तीन किलो शिवया कसं वर्षाच भरतात की नाही त्यावेळेस आम्ही ते म आगीच. करूनच घेऊन येतो आम्ही एक दोन किलो करून आणले की सहा महिनेभर ते जातात ते
हो रोज किती जरा थोडं केलं तरी ह संध्याकाळी जास्त खात नाहीत काय नाही.
हा आम्ही मुलं मोठे काय कोण खात नाही मुलं तेवढंच की
हा मुलांनाच लागते.
हा एक वाटी भर घातलं की दोघं तिघजण खाण्यासारखं होतय ते
होय भरपूर
आपली शे शेवयाची उपीट कशी होत्या तशीच लागते. पण ह्यात कसं जरा अस मॅगीचा मसाला घालतात ना.
हा हा मसाला आणि जरा जाडी जास्त असेल त्याची म्हणजे शेवय जरा बारीक असतात ना.
हा
हा त्या ते जरा झाड असेल.
हम्म
ह
म्हणजे सेम मॅगी सारखंच तर मॅगीचं कशी असे घडीघडी लेयर्स असतात. हे तसं नसते असे तुकड्या तुकड्यामध्येध्ये असते. खरं दिसायला असं मॅगी सारखं दिसतय तर जस. वेळ्या आच्या घर